भाऊ मोबाईल बसलेला रे ते दिदी दिदीचा हाय. त्या मोबाईल होता नही. मला म्हणातो त्यो पण तिचं पण कंप्लीट करायचं टास्क ते पण ठेवून घे. तर ते काय त्याने केला आणि घेऊन मा नाही हे झालं. आणि ते पुढचा अनेक कसला टास्क आलाय.
ट्रान्स्क्रिप्शनच हाय वाटतंय.
पहिला एक वरचा आडिओ ऐकायचा, तो करेक्ट आडिओ आहे खालचा आडिओ. काय चुकीचा आहे मग त्यात काय चुकलय ते आपण तिथ टाईप करायच काय लिहायच. सबमिट करायचच काय तरी आहे वाटतं. अजुु आपल्याला टास्क तो करता आला नाही मला तो आला. मला तो आलाय वीस तेच नाही हाय. कॉलच केलो नाही हे कॉलच एवढं बोलत बसतय तरी ते आमचा एवढा दंगा असतोय. ति ते ऐकायचं म्हणज मला ऐकू पण येणार नाही आमच्या एवढ्या दंग्यात. झालं की. न डाला देेण फोन. नाही बा झालं मी ओल्ला होता तेवढं सगळं सांगितले बाकीच ती काल भाग भांडे आणतत की
चुकी
ला एकदम बा भांडी मागााली आधी ते अकरा, बारा, तेरा, चौदा मागली. अग चिठ्ठी फाडायची झाली तर केलापर्यंत होत म. भांडे आता बघा बाय कुठं बतेस. हातार फोडून आनतेस का आग इथच होत ना. थाब फोन करु यात फोन वर बोलायलाच. ब नाही कळत बाई आम्हाला आम्ही आडाणे तु तेवढी हुशार. आम्ही सगळ आवडे अडानी हम्म होय होय. हॅलो. पण म्हण चालत पाय त्याला. वाग कोण ते.
कॉलच टास्कचा कॉलच्या टास्कचा. कॉल आहे मेसेज बघ ऑडिओ तुम ऐणार. मग हे करणार माझी डोक्याची पीज उटली.
कुठलं ऑडिओ.
त आता कॉलवरर बोलायचा तो टास्क आहे कीं क नाही. त्याच्यात. फन ऑडिओ चेक होतील म्हंटले त्यानंतर पेमेंट येईल सो वेट करा असं. बघितलीत बघ मला काय अड्रस सांग कॉल केलेली जर बोलाय. दहा मिनिटं बोलत नसत तर तॉ ग्राह्य धरत नाही.
बोल बोलतेलच हे करायच आहे की कंटिन्यू पण तसं पण तसं होत नाही रे त्यात त्यांनी. ला आवाज कंटिन्यू जायला लागतोय. कॉल मध्ये समज चग. तानस तो आलाय की मला आखरी कॉलचाच कम्प्लीिट झाला नाही आहे. आणि कि. वेळ कुठे हाय हिकड आणि तिकडेच आम्ही खालन वर वरणखली. खालीच करत असत न खाल न वर वरण ना खाली करत नुसता.
ना तेी सांगली दाजी एकदा बिझी झाली की.
नाही ना शांत बस. बबर. हम का? हम्म आहेत इथं सगळी शांत आहेत सगळी. तो.
अ ह कोण आहे बहीणच आहे ना.
हम् कोण कोण आहेच्या मामाच्या मामाच्या. पुर्या येत तीन दोन कसले व हो एकटी आहे ते माझ्यापेक्षा बारीकी आहे. नाही एकटे आहे ते माझ्यापेक्षा बारकी आहे. आणि दोन आहेत त्या बारक्या आहेत पोर आमच्या अजून पोरमच्या चोट आलीच नाही पोर अजून गरच आहेत मामाच्या त्या मामाच्यात आहेत. आम्ही इकडं खाली झोपा आलो जीवून. अ बाकीचेच हम्. नाही ते टास्कच करायचं म्हणजे टास्क फोन लावा दो आमच्या. चिल्लर पाटी सगळ्यास माहित झाले. काल तर काय केलं माहित आहे काय? भांडत मीदीच्या मोबाईलवर दिदीचा टास्क करायच राहि तीन ते चार झाले कॉल मग काय केलं दीदीच्या. मोबाईल वर माझ्या मोबाईल वर लावलेलो काय ह आणि त्या. वरच्या मामाच्या पुर हि एकटीन फोन घेतला हिने एकटी फोन घेतल्या आणि जरा लांब लांब बसल्या आता एकटी हॉलमध्येध्ये बसल्या आणि बर जाऊन बसल्या आणि बोलत. बसल्या आपण दोघीच एकमेकी हम्
आणि मग काय झालं.
तेच की बोलत बसल्यात. त्या मी राहिल बोलायचं त्या बोलत बसत का सगळं हम्. तेच म्हणूनच बसल्या बोलल्या बोलल्या आपतो. चोर आमची बसली बोलत मोबाईल व मोबाईल घेतल्यात. आणि एकमेकांसोबत आपणच बोलत बसल्यात तिथल्या तिथं. मम्मी,? मम्मी गेली उशीर. थांब करतो फोन. सगळी बोलत बसल्यात पोर हे एक फोन घेतय ते एक फोन घेतय इकडन येतय. तिकंडत आणि फोन घेऊन बस्त्यात बोलत आपल देशावरन. कॉल लावत त्याला कॉल दहा मिनट झाली की माझ्याकडून लावून घेत्यात. आणि घेऊन जातात. आणि बोलत बस्त्यात तेवढं परत तिज दोन काय तीन माझ्यावरच कॉल लावलीत आणि बसलीत शांत. दोन का को का तिनच कॉल झाल त तो पर्य तेवढ्यात त्या व तेच ते दहा. मिनटातच कि बोलल्यात कि दहा दहा मिनिटं त्याच्यात. हा म बर क दहा मिनिटात केलीत तिचं. तिच पण करायच होत नाही तिच पण मीच करायला घेतलो मग तिच्या मोबाईलवर. बय मणून ना अमिन म ती ह
कमांड आहे.
का कुठ अं हाय जोडले की. माझे ह्या आधीचे दोन हजार होतं का नाही ते पहिले टास्कच ते ते कॉलेजच. म होताना होत ब ते तवाच आलंय की आमचं आमचं दोन हजार रुपये. ते मला काय माहिती आहे मला आता परवा ह्याच्या आधीचा होता कनी टास्क ते फक्त मुलींसाठी होता. ह त्यावेळी पण आम्ही केलतो ते जस एक टास्क झाला की पाचशे. टास्क झाला की पाचशे अस आम्हला दोन हजार रुपये आलत ते तवाच्या तवा आलेलं आमच. झालंय की, ते होऊन झालं की किती दिवस. आं. काढलो की पैसे.
ह हा. त्या आता एका कॉल ला मला तीस का चाळीस रुपयेचा.
काय माहित ना बाबा किती रुपये आहेत.
ते श्रेय म्हणालात बाई मला. ठीक आहे. आहेस.
आणि माझं कस पहिला कॉल झालेत कणी. पहिले चार-पाच. कॉल कमी. म्हणे झरो-झरो झाल्या सगळं उचल नल्यामुळे. हो. मग आता हाय जोपर्यंत डिस्कनेक्ट होत नाही कॉल. तोपर्यंत कंटिन्यू. ठेवलोय. डिस्कनेक्ट झाला की आणि. बंद करायचा आपण आणि लावायचा. त्या अस करत बसतो. हो. हम्म. आ.
आ.
कट्
हॅलो. ते तीन कॉल केलतीस माहिती काय? परवा तू परवा. तीन बॉल केलतीस माहिती काय?
ति
हम्
ते बघा हे वटाणं वटाणं
हं
कुठलं वटाणं वटाणं ते हिथलं हिथलं बाजारातनं आणलं. हिजाच हाय दुकानदार ति वटाणं चवच नाहीत ते नाही आलय ते लिस्ट काढत बसलो आणि चष्मा कुणाचा हम्म नाही दहा मिनट उरले मोठी मम्मी शाळेत गेला का नाय
उद्या शाळा आहे म्हणताना लवकर जाणार हॅलो
तू पाठ
नाय यार ति तेवढे दिवस सोडा आलेलो नाही आम्ही उशिरा आलोय गाडीतनं आलो आम्ही आमच्या तिथं पन आलेले खाली होतो आम्ही गाडीत नाही आलतो कनी आमच्या संघ आली ते दार बंद करून पुडं करून बसलायआणि दार आम्ही गाडीत नि आलतो हाक मारतात म्हणलं आणि बसल्यावर खाली बसून हाक मारत्यात थांब म्हणलेलो तिला तर उद्या सकाळी लवकर म्हणली हो हॅलो ठेवतो आता नंतर टाकतो मेसेज टाक सोडलं की हॅलो नंतर बोलतो ह नंतर करतो की हम्म
बरोबर